हां बोल काहीच नाही बघतोय प काही नाही बघत इथं ह फुल आण ते
हा का
हा ते स्विमिंग पूल आहे ना
अच्छा पाणी बडला कधी
नाही पाणी असतं ना त्याच्यामध्ये स्विमिंग पूल मध्ये
हा का मला वाटलं पाणी, बिनी पडल का काय
नाही, नाही स्विमिंग पूल आहे त्यामध्ये पाणी असतं कंटिन्यू ना मग बघत होत आपल्या याच्या शेजारीची थोडं घर बाजूला हा येत येतोय ना आवाज इथंच म्हणलं जवळ मु बगत होतो
हो का
हो
हम् हा ते आमच्याकडं आहे जरा चांगलं पानी र पडलं क भारी दिसत वातावरण ते
हा, हा
हम्म
बरं आहे आता
हा बरय मग काय
हम्म
हम
ता आता पाणीपुरी वगैरे ते एका मित्राल पाणी पुरी खायचीय
ह अच्छा म्हणजे पाऊस पडलावर हे पण भारी वा ना
काय वाटलं?
पाऊस पडला ते पण भारी
हाव
हम्म, पाऊस पडल्यावर पाहिजे म्हणार ते पण.
काय तेे?
पाणीपुरणली खूप छान लागते म्हणलं.
नाही, नाही पाऊस पडला नाही की आणखीन, बारीक हे होतय ते, तिरमडून जात्यात.
नाही, नाही खूप छान असतन, काय नाही होत मस्त लागत.
हां.
जाय घेऊन मंग, त्याला लवकर कसं राहतंन.
हा मग ते पाणीपुरी आल्याला फोन लावलाता, पण मंग अजून चालू नाही झालं म्हग.
नाही अस नाराज नाही करायचं कोणला, म्हणजे हे अन्नदान सर्वश्रेष्ठदान हाय म्हणत ना. जायच घेऊन मंग. करून यायचं दान, कायतरी. आज झालं बाबा सूर्यदर्शन आमच्याकडे. चंद्र बी दर्शिनी हाय, सूर्य पण दर्शिनी. हाव का. बरे पाऊस पण लागतो अजून काही एवढा पाऊस नाही पडला, तळे वगैरे भरले पाहिजेत ना.
हा, खरीच.
हो तेच नव्ह.
हा, हा त, थळी नसेन भरले तोपर्यंत चांगलाय तो.
हा तळे भरणं ना आता?
हा, तळे भरलेस काही खर नाही शेत करायचं.
हो. तेवढा हाय, आता पण सध्या आभाळ आलेलंय आता, आता ते.
हा चांगले आहे नवं, पाऊसच पाहिजे काम होत राहता बाकीची.
हम् तेच ना, तुमच्याकडे नाही का?
हाय आमच्याकड आज, म्हणजे होता कालपर्यंत पण आज आता, झाला बरा उघडावा आहे कामा गिम खूप. चालू केलं लोकांनी आज.
होय का.
हम्म.
आमच्याकड नाही ना, आमच्याकड काम पेंडिंग र कुठले सगळे?
अच्छा, होत रे ते काम चालूच राहता. ती काय दोन दिवस उघडं भेटला की, लोक आवरून घेत सगळे काम.
हा.
य हो.
तेवढ आहे म्हणा.
हा.
ह, मग बाकी काय म्हणता मंग, कस पेपर वगैरे आहे का आता, सध्या.
पेपर वगैरे हे नाही काही येत, फॉर्म भरायचं आहे एक.
हो का.
हम्म.
हम्म, हा ना यायचं भरून.
हा, हा त्यात माझा एक मित्र हाय, बघतो आता जाऊन त्याच्याकडं संध्याकाळी. घेऊ भरून?
हा ना,
हा.
फॉर्म भरायला जास्त पैसे बर.
हा, ते च चलन अन् ते असत्यात थोडंफार भार त्यांच ते देत्याल पाच, पन्नास रुपये काही भारायचे. मित्रा-मित्रा मधी, असं राहत आपलं. हा, दोन चलन अन् ते पाच पन्नास भराय दिली मित्र, मित्र मधी समजून घेता ते.
हं, हं बरोबर.
तुमच्याकडे बराय आहे ते, पाणी पुुरीवाला आहे.
हा, पाणीपुरीवाला आता जायचं ना, खायला द्यायचं पाणीपूरी.
अर खायला जायचं म्हणल्यावर, किती निसर्ग भारी आता आमच्याकडे कसे नाहीस ते.
हा.
नाहीच म्हटलं, पाणीपुरीवाला इकडं लांब जावं लागतं, सतरा किलोमीटर गाडीवर.
होय का? हं. म आमच प्रोफेशनल गावी आमच्या आमच्या गावामध्ये तीन बँका आहे. अ दोन मोठे हॉस्पिटल आहे. हं, चांगला काम तुमचं. हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो? काय झालं रे? कटलं रे.